होय मग अशीच झालती काल
नाही का एकदम तू कट केलीस ना करायच्या आधी
मी नाही कट केला आपणच कट झालाय
हा हा हा हा आता ते ज शिकणार आहेस ना तू अ ते नथ वगैरे हा त्याच तीन नथ काहीतरी तीन नथ दोन अंगठी आणि परत तुला जसा पाहिजे तसा हार परत मंगळसूत्रचा तो बेस असतोय ना तो आणि परत बुग बुगडी कानातलं हे तेवढस त्यात येतय जर तुला बांगड्या श काहीच असलं तर त्याला वेगळं असते म्हण बाई
हा ते किती आहे
ते तिला विचारून सांगतो की
असं सांगू नको काय सगळे मिळून सांग एकत्र काय ते मला हॅलो अरे हॅलो हॅलो हॅलो सारे हॅलो